हॅलो, हां म मा मागच्या वेळीस जे बोलण झाल ल आपलं त्याच्यानंतर काय आपलं ताईंचं आणि माझं काय भेटच झाली नाही.
हो ना हो ना भेटच झाली नाही. नेमकय ना, हो ना. काय झालं विषय नेमका मी अं बाहेर थोडं काम माझं काम चालू होतं आणि मला वेळेच नाही भेटला तुला गावाला पण गेली होती कार्यक्रम वगैरे हो एवढं काही जमलंच नाही माझं. म्हटलं चला
तुमचा ढोकळा आणि खांडवी खूप
अरे केलं होत का डोक
ओहो हो हो ढोकला आणि खांडवी खूप छान पद्धतीने झाली त्याच्यामुळे हो हो फुललेला तुम्ही बोललात ना की त्याला उलट नाही हलवाय तो असंच सरळच हलवायचं त्याच्यामुळे तो छान फुगला होता.
अरे वा जाऊ दे चला एक छान रेसिपी मिळाली तुम्हाला आता
हो आता हम्म आता मी बोलते ना खूप छान छान गोष्टी तुमच्या तुमच्याकडून शिकले त्या दिवशी आता मी इडलीच पिठं भिजत घातलं त्याला पण मी असं हे नाही फिरवणार असं सरळ सरळ घात
सरळ हा इडलीच्या पिठाल पाण्यानं जेव्हा आपण इडल्या कर ना तेव्हा त्याच्या आधी एक हात मारून घ्यायचा अस सरळ सरळच हात मारयचा त्याला पण उलटा हात नाही करायचा आणि बिना सोडा टाकायच म्हणजे सोडा वगैरे ते मी पण टाकतच नाही तरी पण एवढंच छान फुल त्यात ना एक पण लुसलुशीत होतात.
आम्ही सकाळी भिजत घातय इडलीं पीठ ब आहे त्याच्या सोबत मी आपण ह्याच पण हा हे घालतो उळीद डाल बरोबर आहे तांदूळ भिजत उळीद मग आता ते संध्याकाळी मी वाट मग त्याच्यामध्ये तुम्ही काय काय टाक ता.
आता शक्यतोर मी त काय थोडेसे दोन चार आहे मेथीचे दाणे पण टाकून द्यायचे त्याच्यामध्ये उडीत डाळमध्ये नाही तर तांदुळामध्ये भिजत टाकत तेव्हा आणि बारीक सर वाटून घ्यायचं आणि तसेच ठेवून द्यायचं ते आणि जेव्हा इडल्या करायच तेव्हा मीठ टाकायचं नाही तर मग वाटलंस तर रात्री मीठ टाकायचं नाही तर शक्यतो मी काय करते आता हिवाळ्यात जास्त उष म्हणजे असं गरम नसतना मग मी काय करते डब्बा भरून आपला गव्हाचं पीठ अस गव्हाच्या पीठाच्या डब्यात तो डब्बा ठेवून देते कारण आपलं गव्हाचं पीठ गरम असताना ते गरम आहे नाही पीठ एकदम असं मस्त फुलून येत.
पण म ते गव्हाच्या पीठात पडल्या म्हणजे असं ज तू गेलं तर मग काय
नाही त्याच्या खाली ना हा तेवढा आहे त्याच्या खाली ना काहीतरी ठेवायचं मोठं भांड म्हणजे ओतु जरी गेलं तर त्यात पडायला नको काल सकाळी.
म्हणजे ते ते अशाच ठिकाणी ठेवायचे जिथं.
गरम असेल हो उब भेटल त्याला, म्हणजे त्याला जेव्हा उब भेटेल ना तेव्हाच. ते असं फुलतं, जाळीदार होतात ना ते इडल्या मग.
हा, हा, मग त्या तेच पीट आपण ह्याला ह्यांना पण उपोयग करू शकतो ना.
डोसे त्याचे डोसे हो आप्पे, डोसे हा आपण तिघं पण करू शकतो, त्यात आता डोसे करायला मस्त चटण्या वगैरे हे करून डोसे पण होतात, आप्प्याचं म्हटल तरी आप्याचे पण तिखट पण म्हणले, आप्पे पण करता येतात त्याचे. सगळ्या पद्धतीने यूज होतो, त्याचा इडलीच्या पिठाचा सांबार तर मी तर का एवढं बनवत नाही, सांबार श
ओके! मग चटण्या माझ्या बेस्ट होतात, त्या मुलांना विचारा आता बोला, तुम्ही काय करणार उद्या? मला ते सांगा तुमच काय तुमचं जीवन कसं चालू आहे, मी ने खाण्या- पिण्याचचं विचारतं असतायं तर आता माझं मत आहे तुम्ही? काहीतरी नवीन तुम्ही तुमच्या, जीवनातली अशी गोष्ट मला सांगा की बापरे! मला खूप अ म्हणजे, असं सांगावस वाटतंय की माझ्या मनात आहे ती गोष्ट
अच्छा! हा न हा तर ना आ तम्हाला सांगते म्हणजे आपण म्हणतो, ना लहानपणा पासून पण आता आपल्याकडे मुलींना कसं असं दाबूनच ठेवतात. असं जास्त फ्री वातावरण देत नाही, हो लहानपणा पासून असं फ्री वातावरण देत नाही घरातच ठेव म्हणजे जास्त ची म्हणजे तसं पाहायला गेलं, तर आता कुटुंबातल्या आपल्या लोकांना ती आपली काळजीच असते, कारण बाहेर असं वातावरण आहे आता मुलींना तशा प्रकारचं ते ठेवतातच आपण पण ठेवतो. आपल्या मुलींना इथ जायचं नाही तिथं पण पहिले कस पहिले जास्तच राहाय अस नाही का, घराच्या जास्त बाहेर जायचं नाही. किंवा एकट कुठ आसं लांब जाऊ द्यायचे नाही, किंवा म्हणजे जास्त अस, फ्रीडम नाहीच राहायच, मग काय थोडं मोठं शिकूदे शिकू तर दिल मला, शिकल्यानंतर मग काय लग्न वगैरे झालं. आणि मग तरी पण मग नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर मग काही सासरचे घरचे अजूनच जास्त बंदिस्त वातावरण राहतं, घरचे लोक म्हटल्यानंतर काय सासू-सासरे हे ते फॅमिली-फॅमिली वातावरण म्हटलं माहितीच आहे, तुम्हाला काय काय असतं त्याच्यामध्ये सगळ्यांचच मग अस फ्री! आणि मला आहे ना असं, तुम्हाला सांगते. फिरण्याची खूप हौऊस मला! फिरायला. खूप म्हणजे खूप आवडत नाही का, मग माझ्या, हो! मग माझ्या मैत्रिणी वगैरे जायचे असं-असं. फिरायला वगेरे, पण काय मिस्टरांनी! यांचा जॉब ड्युटी असल्यामुळे, काही एवढं काहीच जमायचं नाही, आम्हाला असं फिरायला इकडे-तिकडे जायला. तर मग हे ना, माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे असा एक क्षण आला ना, मी तो कधीच विसरू शकलो नाही होणार नाही असा तर माझी मैत्रिण आहे इथली इथलीच आहे मैत्रीण डॉक्टर आहे ती पण मग ती म्हणे की ना आपल्याना ना गोव्याला जायच म्हणे मग गोव्याला हो नाही म्हणे आपण सगळ्या मैत्रि मैत्रिणी जाऊ म्हणे सगळया मस्त एन्जॉय करू खरच जाऊ म्हणे आणि ती मोठी आहे बरीच मोठी तिला खूप सगळ्या गोष्टी अनुभव सगळं पण तिला काय म्हटलं मी अगं तू किती पण बोलली आणि आमचं खूप छान जमत सगळ्या गोष्टी जमतात घरच्यांच्या पण पटतात सगळं जमत मला नी पाठवणार म्हटलं घरचे! कारण नाही म्हटलं तरी ना त्यांच्या डोक्यात खूप सारे विचार येतील म्हटलं माहि तिच्या डोक्यात ते ना इथलं फॅमिली वातावरण असं असतं की सुनेला एवढ्या लांब गोव्याला ते विचार माहिती ना कसे असतात आपल्या घरच्या लोकांचे नाही पाठवणार म्हटलं नाही पाठवणार म्हटलं मला ते! मग असं हा नाही करता कर करतात ती नाही मग माझी तुज्या मिस्टरांना म्हणवला म्हणे मी आहे तुम्हाला माझ्यावर विश्वासवा आहे पाठवा म्हणे तिला माहित होत माझा स्वभाव आहे ते ती, ती, ती काय म्हणायची मला आपण नवऱ्यासोबत इकडं तिकडे फिरतो पण आपण जे मित्र मैत्रिणींमध्ये फिर केंव्हा एकटा अस फिरतो ना त्यात खूप वेगळाच आनंद असतो म्हणे त्या त्याच्या इतका आनंद क कुठे काहीच नसत म्हणे तर मग काय झालं एक मागच्या वर्षीचीच गोष्ट ह मागच्या वर्षी मग आमचा असा आठ दहा जणचा ग्रुप होता सगळ्या रेडी झाल्या कारण त्यां त्याच्या मी मीच लहान होते सगळ्यांमध्ये! आणि त्यांचे मुलं वगैरे थोडे मोठे ते म्हणजे मुलं छोटे मग असंच करता करता मग! सरांना मनवलं त्यांनी म्हणे पाठवा म म्ह आणि मी कशी खूप अस एन्जॉय करते हसते बोलते जसं खूप कॉमेडी म्हणजे खूप मस्ती करते आणि म त्यांना आहे. मी पाहिजे होते हा वस् नाही म्हणे तू पाहिजे म्हणे मग ते कस काय ते माझ्या नवऱ्याला मनवलं हे ते केलं पण बिचारा पण हा बोलला जा म्हणे शेवट स्टेपला जा म्हणे जाऊ रे माझा तो आनंद म्हणजे मी आज पण विसरू शकत नाही त आनंद तर जा ब नाही का हो येतो कण मग आमच तिकीट वगैरे झालं मग आम्ही ना जाताना प्लेन न गेलो मस्त म्हणजे मला तर विश्वासच बसत नव्हता नाही का फक्त त मैत्रिणी मैत्रिणी आणि ते पण गोव्याला आणि ते पण फिरायला म्हणजे मला स्वतःलाच विश्वास बसत नव्हत आणि तेही प्लेन ने जायचं म्हणजे मला तर इतका आनंद इतका आनंद म्हणजे मी सांगूण अजून पण सांगू शकत नाही, आणि खरंच खूप म्हणजे खूप एन्जॉय केला खूप म्हणजे खूप आनंद घेतला त्या क्षणांचा, तेवढे पाच-सहा दिवस आम्ही एवढ्या सगळ्या मैत्रिणी. सगळ्या मग ते आमची. तयारी वगैरे झाली, छान आम्ही कपडे वगैरे घेतले, त्या प्रकारचे मग मस्त आणि सगळे नातेवाईक म्हणायचे तू एकटी गेली गोव्याला अजून. पर मला गोवा रिटर्न, गोवा रिटर्न, चिडवतात, मला असे जे आहेत ना आता वहिन्या वगैरे असे चिडवतात, काही झालं का. मग तुम्ही गोव्याला जाणार. आम्ही तर काही गेलो नाही, असं नाही तसं नाही खूप चिड होत आणि खूप म्हणजे खूप आनंद घेतला तिथला गोव्याचा पण पाच सात दिवस राहिलो ना आम्ही मी तर सांगते, मी एकदा डायरेक्ट मुलांना सुद्धा विसरून गेली होती, की मला मुलं आहे नवरा आहे संसार आहे मागे कोणी आहे. अरे यार म्हटलं? आपली जिंदगी जगून घ्या म्हटलं इतकंच इतकं म्हणजे, ना मी ती विसरू शकत नाहीत क्षण अजून पण विसरू शकत नाही ते त्या मैत्रणींमध्ये मस्त खूप सारा एन्जॉय केला आम्ही, तिथे खूप म्हणजे खूप एन्जॉय केला.
नाही ह्याच्यातून एक गोष्ट मला तुमच्या बोलण्यातून एक शिकायला
जा ह ना म्हणजे एक गोष्ट शिक कायला भेटले, की अ महिलांनी एकटीने कुठेतरी जावं
जाव आणि कसं होतं, ते आपण ना मन मोकळे अशाच ठिकाणी बोलू शकतो, राहू शकतो आपलं मन अगदी म्हणजे ना मन मोकळे राहू शक
आणि मला एक गोष्ट आवडली तुम्ही गेलात, अशा ठिकाणी गेलात की पुढे लाईफ मध्ये ते शक् शक्य नाहिये एकटीला जाणं हा गोवा- गोवा हे ठिकाण असं आहे, का तिथे मैत्री- मित्र मैत्रिणी सोबत पाठवण्या सारखं ठिकाण जे फॅमिलीमध्ये राहतात, ते आणि जे बंदिस्तामध्ये राहतात त ते तर बिकुलचं तसं नाहीये, त्यांना देवदर्शनाला पाठवनच म्हणजे मोठी गोष्ट वाटते ही तर आपल्या. पण.
गोवा. फिरुन आलोय आणि. तेच सांगते मग मी स्वतः च्या
म्हणजे तुमच्याकडून हे मला आवडलं.
आणि तुम्हाला अजून सांगते, मग ती गोवा जाऊन आली ना, मी मग मला आहे ना, असं कॉन्टॅक्ट मधले नातेवाईक म्हणा, अजून असं दुसऱ्या मैत्रीणि वैगेरे, मला अजुन पण कॉन्टॅक्ट. करतात नाही का, तुम्ही कसे गेले होते काय होत तिथं, मग मैत्रिणी मध्ये मजा आली का, मग कणी आमच बघूनय ना असं खूप साऱ्या जणीनी पण प्लॅन केला, अजून पण बाकीचे पण जाऊन आले. ते म्हणे खरंच याच्यात हाय ना खूप. खूप आनंद आहे असं हा हा मग आमचं बघून आहे ना मग आम्ही त्यांना प्लॅन दिला अस असं जा तस जा असं करा तसं करा ते गेले बाकीचे पण त्यांनी पण मस्त मजा केली तिथे असं जाऊन. ते म्हणे तुमच्यामुळे आमची पण गोवा ट्रीप सक्सेस झाली म्हणे. पण आनंद झालेला. आपण पण गेलो आपल्यामुळे दुसरे पण गेले कसं आता आपल्या इथल्या महिलांना एवढं काय बाहेरच काही माहिती नाही क घरात घरातलं काम असलं ठीक बाहेर कुठं नोकरीला जॉब वगैरे तेवढं करायचं घर नातेवाईक बस याच्या व्यतिरिक्त काय माहिती बाकीचं.
अगदीच बरोबर अगदीच आणि ह्याच्यातून खरंच सर्वांना शिकण्यासारखं आहे की एकटी महिला जर विश्वास आणि त तुमचा विश्वास ती ठेवते.
हो हो हो तो ते एक महत्वा आपण पण विश्वासाने राहायची कारण आपल्याना पण घरचे विश्वासाने पाठवतात तर आपण पण विश्वासाने राहायचं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे अजून
हो हो चाल अगदी चला आपण आता नंतर बोलू मला ना. बोलवतायत.
अच्छा अस हो का हो हो.
ओके ओके बघा तुम्ही पण चालेल चालेल घ्या. घ्या काळजी मला आवडल तुमच्याशी बोलून आणि तुमचा अनुभव मला सांगितल्याबद्दल चला ओके चला थँक्यू बाय ओके.